हॅलो.
हां काय करालेस?
काय नाही आहे घरी चालूय तू काय कर
मी पण आहे आता आवरलो बसलोय जेवलीस?
ये आता जाऊन तू.
आता सगळे बारा साडेबाराला जेवतात.
हम्म विरा शाळेला गेल्या.
हा हा.
दोन वाजता आणायला जाय लागतेय त्यामुळं मग आवरतोय.
बारा वाजता जेवलं की दोन वाजेपर्यंत भांडी वगैरे आवरून आणायला जातोय आम्ही.
तिघ पण एकाच शाळेत आहेत का?
तिघं पण एकाच शाळेत आहेत दहा वाजता तिघांना पण सोडायला लागतय गुरुची तेवढी चार वाजता सुटत्या सॅटरडे ला अ दोनला सुटत्या खरं त्याचा ॲबॅकसचा क्लास लावलाय मी. म तो पाच वाजता साडेचार पाच पर्यंत येतोय मग. शनिवारचा क्लास असतेय त्याचा.
काल काय इशूचा बड्डे होता.
होय काल ईशूचा बड्डे झाला. हम्म मम्मी आलेली भैया आलेला.
होय आत्या सांगत होत्या येणार आहे म्हणून.
हां हां. व्हय झाला तेवढेच रंदेवाडीची मम्मी एवढी जण बोलून केला.
लवकर.
करून गेलेला नी शाळेत
होय.
तर आत्यांसोबत येणार होता घरीच येत होता सांगलितला घरी आलेला. वांग चालायचो.
हा होय वाढ झाला पडला म्हण काय झोपाळयातन.
होय.
होय म्हणाल ती मम्मी पडला रडायला लागला. डोक्याला कुठे लागल कोणास ठाऊक? हम्म. ते झोळीत ना ग झोळी बांधत्या ना वं पाळणा. मग ते पडला त्यातनं.
लय वानी चालला हाय
होय तो कृष्णा काय तरी त्याला हे केला वाटतं भार टाकला त्याच्यावर म ते निसटला पाळणा म ते झोपलेल्या ह्याज्यातच पडला अचानक त्यामुळ घाबरला
हम्म पप्पांची तब्येत बिघडल्या
होय. आज हुते हा हायत हा हो इथंच ये
मग मम्मी तिथं हाय का आलीय गावाकड
नाय मग इथंच राहिला गरमीच तेवढं कॉलेज होत म्हणून
होय हा हा हा हूं सानुची तब्येत हाय बरी
अग तिनं काय फोनच केल नाय आम्हाला पप्पा तेन तिकड गेलत नय
हा हा हा हा
कॉल करायल्या
हा हा हा ह अस झाल व्हय.
जिजू हा काय
आं
तेज जेवायला
हा
ते जीजू यायलात काय
आलेत सकाळी.
आलेत व्हय
हा मी पण मयुरीला ह्याच्यासाठी फोन केलता. मग
तिकीट्स
ती आल्यात म्हटली छकुल दिदीला पण केला.
हा हा नाय नाही ते कर्नाटक सरकार मध्ये आधार कार्ड हो ते डब्याने हा
हम्म बर ते
व्हय ते पोरांना पण आता मोफत केलं.
होय. हूं हूं हूं हूं
मग आणि काय?
हे तुमच्याकड चालू आहेत काय लाडक्या बहिणीच
होय चालू हाय की परवा दिवशी हप्ता आला बघ
आमच्याकड काय बंद हाय नय.
होय माझं पण बंद पडलेलं अग शानी मे महिन्यात बंद पडलेलं मग ते नोव्हेंबरमध्ये आलं केवायसी करा म्हणून म केवायसी केलो, नोव्हेंबरचा हप्ता आला. आणि परत बंद पडलं हम्म काहीतरी चूक झालेली त्यात मग चुकांची दुरुस्त करा म्हणून आलं मग ते चुकांची दुरुस्त केल्या पण फेब्रुवारीचा आला. मग आता फेब्रुवारी पासून हाय म्हणजे जेव्हा जेव्हा सगळ्यांना येतात तेव्हा तेव्हा येत्यात. हम्म ते एक म्हणजे बरं हाय बाई तेवढंच आपलं आपलं सारखं सारखं मागायला नको वाटतंय ग. देत्यात काय नाही म्हणत नाही खरं आपलं आपल्यालाच कसं तर वाटते.
सांगायला लागत नाही आपलाय खर्च करा.
होय. हे काय साठवून ठेवा नाहीतर खर्च करा नाहीतर काय अटल सिंग तसं मी म्हणजे खर्च नाहीच केला सोड हम्म दहा हजार रुपये डायरेक्ट काढून आता किती फेब्रुवारी पासूनचे माझे दहा हजार साठलेले आहे. मग मी हे केलं आठ हजार साठलेले मी दोन हजार माझ्याकडचं घातलं नाही जीजुनी आपल्याकडचं दोन हजार घातल आणि आठ हजार असं मिळून आम्ही योजना भरली
हा हा
चिऊला सुकन्या योजना केलीय चालू. ते भरलं मग जेजुंनी चिऊची तेरा हजार फी होती ती भरलं. म ममी म्हणत होतो हे जर स्कूलला वापरना असलं मग ते म्हणले ते आलेच नसते तर काय केलंस असंत स्कूल भरायच लागलं असत न्हव माझं मी ठेवलंय स्कूलच सेपरेट. ते स्कूलला भरूया आणि हे लाडक्या बहिणीच हाय ते ह्याला भ सुकन्या योजनेला भर म्हटले
एका वर्षाला भराव लागतंय काय?
महिन्याला हजार रुपयचा होता ग मग लाडकी बहीण सारखी सारखी काढायला ते सांगोवला माझी बँक होती केडीसी बँक मग सारखं सारखं कुठं जातीस सांगोवला म्हणून एकदमच जाऊन मी आठ हजार काढून आणलेली.
हा हा.
ह्यांना म्हटलं टोटल मला दहा हजार करायचे माझ्याकडं दोन हजार हायत. मग दोन हजार करून दहा हजार मग म्हटलं तुझ्याकडचे दोन हजार तुझ्याकडच ठेव मी घालतो दोन हजार आणि दहा हजार भरतो म्हटलं. मग ते भरले दहा हजार
ते हजार रुपये येते
पंधराशे
तीन हजार येतो ना?
नाही नाही पंधराशे येते.
तिकडं काय अठरा वर्ष झाल की येते ना?
ते पण फॉर्म भरल्यावर.
असं आहे का पण अठरा वर्ष नंतर सगळ्यांना मिळत्यात.
हा अठरा वर्षाच्या पुढं खर ते पण आता आट केलं की लागू एका घरात एक एकाच महिलेला मिळणार.
त पण
मम्मी ना मम्मीना दीदींच बंद झालंय मला एक टीलाच चालूय आणि तेव्हा मला चालू नव्हतं आणि त्यांना दोघीना येत होत. आणि म्हणजे माझं नाव रेशनला तिकडं होत सोड इचरकंजीला होत मग इचरकंजीच्या ह्याच्यावरन माझं मयुरीच मम्मी ज असं तीन होतं म्हणून माझं आणि मयुरीचं बंद पडलेलं मम्मीच एकटीच चालूतं. हो आम्ही रेश न मदन नाव कमी करून घेतलं दोघीनी पण. मग आता दोघींना पण या लागले आणि मम्मीला काय ते पेन्सिलत. त्या ती पण बंद झाली आता काय तीज जग सगळंच बंद झालय. लाडकी बहीण पण आणि पेन्सिन पण. ये ना नव्हे काय तर काय प्रॉब्लेम झालाय म्हणा ते. कागदं कसली आणि करायला लागतात का म्हणाल ती.
थोड दिवस आईचं पण मोबाईलवर थोडंस सोडायचं. आईच पण झालेला असं थोड दिवस येत नव्हतं पण तटल्याला. सगळं आचान एकाच महिन्यात तीन महिन्याच आठ दिवसात आलेल.
ते म्हणजे आस.
तसं होतंय. फ्री झालंय.
हा हा.
मग येईन.
हम्म. चालतेय म काय आणि.
कधी जायचं इचलकरंजीला. कधी आहे ग.
तुमचं चालू कर आता पंधरा ऑगस्ट ला आहे.
पंधरा ऑगस्ट लाच.
होय बरोबर पंधरा ऑगस्ट ला झाल्याले ना एकोणीस ऑगस्ट ला त्यांच्या म्हणजे. तारखेनुसार हाय खरं तिथीनुसार पंधरा ऑगस्ट ला आले मग तेच म म्मी म्हणाल्या. शनिवार हाय शुक्रवारची शाळा करून ये म्हणून खरं तिचं. कस झालं पंधरा ऑगस्ट स्पीच घेतल्या तिनं भाषण. मग आता ते भाषण एवढं क पाठ केल्यासारखं तिला हे कराय नको.
तू तररीे लवकर आहे म्हणजे तू सांगत.
ती कशी ग जीजून पशी हे करा ना मी तिला असं म्हणजे कधी सोडायला नाही. तुम्हाला. सडून कधी म्हणजे दिवसभर थांबल क रात्रीच पण झोपल ती. खर मीच कधी ठेवायला नाही ति लस मला तर तिकड
काही तुला तू सकाळी लवकरी मणकरी.
हा हा असं होय तसं पण स्कूल लवकरच उठतेय सोड. साडे नऊ मग घरातले काम अवरपर्यंत ती येत्या. खरं सकाळी सकाळी फोटो पूजून भटजीतील सकाळी येतात न लवकर म्हणून. आदल्या दिवशी ये म्हणून लागली मम्मी आता काय. घरात म्हणजे आपणच एवढी आहे सोड. कोण नाही आहे बाकीच फक्त तेच मांगूर तुम्ही आणि. मावशी पिंटू मावशी दीदी. मयुरींच्यात एवढंच की आणि आम्ही. आणि मा मालगावचं एक घर.
होय.
बाकी कोण नाही. आपल्या बावडेकरांच्यात सांगितलं तर एखादं घर सांग. अ
मला परवाच म्हणत होती आता मामांचा नाही वि आला.
होय आणि काकांचं पण असणारच आहे आताच. हे पप्पांच झाल्यावर पुढच्या महिन्यात असते हम्म घरातल्या गणपती गेल्या
त्यानंतर काहीतरी असते
हम्म
रघवन जीषू असते कि त्यांच
होय
ठ का
हा हा चालते चालते बाय
ब
हम् पंधरा ऑगस्ट ला चिवच